आरे यार जय इधर आना बेटा हॅलो
हा येतय ऐकू?
हो हो येतोयेत
अच्छा कोणतरी हिंदी बोलू तुझ्या बाजूला एक क्रॉस कनेक्शन लागले
माझ्या बाजूने?
तिथे जरा इधर ना बेटा असं कोणी नाही बोललं का?
मीच बोलल तुम्ही कट करून परत ला हो हो बोला बोला बोला बोला
मग काय म्हणते आ
काय नाही आजचा दिवस खूप छान गेला प्रवास प्रवास प्रवास एवढं होत की आगळून फार कमी होत हा हा हा
अच्छा आज खूप आज कुठे गावाला गेली होती?
मम्मीकडन सासरी परत आले अधिक मासात चा सण साजरा करून मम्मीकडन आले दोंडा म्हणजे कालच झाला?
अच्छा
माज परत आपल्या आपलं रुटीन लाईफला झालं
इकडे म्हणजे तुझे मिस्टर पण
हो हो हो
इकडे अशी पद्धत आहे ना आमच्याही इकडे असं करतात मग आता इतक्या वर्षांनी नाही करत इकं काय इकडे आहेत अशी पद्धत म्हणजे फार वयस्कर वगैरे होतात चांगलं आहे ना काहीतरी
हा ते आहे मग हो म्हणजे ह सगळ्यांसाठी असं वेगळं होत ना
हा बाकी चाळीशी नंतर चाळीशी नंत अंतर कस वयाचा एक पटप्पा पार केल्यावरती काय फरक
काहीच नाही काहीच ना ऍक्च्युली असं येतं की हो काही-काही ज्या गोष्टी ती नव तरी हो ठीक आहे मी एकटी करू शकते गोष्टी असं आहेत बघा म्हणजे पहिले कसं थोडसा हेल् येतो आवाज हॅलो.
हो येते
तसं एक वाटायचं की ठीक आहे आपण रात्री अपरात्री कुठे प्रवास नाही करू शकत. किंवा मुलाला घेऊन नाही जाऊ शकत.
हा हा.
म्हणजे पण ते पहिल्यापासून एवढं नव्हतंच की आता वाटतं ठीक आहे तुम्ही कुठल्या सिच्युएशन मध्ये टाकून द्या. मी निघेल माझ्यासोबत माझा मुलगा आहे माझे मिस्टर आहे मला खूप मोठा हो पारखी बाय मी कुठली सिच्युएशन येऊ दे मी हॅडल करू शक पहिले वाढायचं हो मीच का मीच का देवाने मलाच का निवडलं? हे एक एक संकट माझ्याच मागे का? असच का तसच का खूप वाटायचं आता दे असं वाटत की हो हो नाही देवा दे अजून तुला काय द्यायचं ना दे मी स क्सेस होईल पण माझ्या सोबत जे आहे ना त्यांना पण म सक्सेस होई
टाकू दे काय रे बरोबर आहे. पण असचं पाहिजे जरा दृष्टिकोण तसाच पाहिजे. म्हणजे पुढ पुढचं नाही लाइफ अजून इ
ह
जी होणार
ऑबवियसली म्हणजे एक वाटतं पण म्हणजे आत्ताच्या जी मु मुलं बघते ना आपण काय होतो ना आजकालची मुलं त्यांची म्हणजे बौद्धिक क्षमता इतकी असते म्हणजे का प्रायव्हेट तर ऐज टीचर म्हणून आहे अ प्रायव्हेट स्कूलवर तर म्हणजे आपलं लहान पण आणि आपल्या मुलांचा लहानपण म्हणजे आता मी तीन जनरेशन फेस करते आताचे जे तुम्ही म्हणाल फाइव जी, सेव्हन जी ज्यांची आहे ना ते सुद्धा मी बघते ना म्हणजे इतके छान, इ तकी हुशार मुलं आहेत म्हणजे असं नाही की त्यांना एकदा एक गोष्ट सांगे
आणि म्हणजे त्यांना सगळं समजतं काय इमोशन पण आहेत त्यांना अ खूप आहे आणि अटेचमेंट
खूप म्हणजे नाही आवडत मला ते डायरेक्ट सांगून देते आम्हाला नाही आवडत. आमच्याकडे एक छोटी मुलगी आहे इतकी छान-छान म्हणजे अ श्लोक पण म्हणणार इतकी छान ते कोरियन हार्ट करतात ना त्याने मला जमत नव्हतं तेन ते बघा टीचर असं नाही असं करायचं स्माइल करायची इतकी छान-छान सा करतात हो प्रायव्हेट टी चर आहे ना ते दोन आडीच वर्षाचे मुलं इतके छान-छान शिकवतात.
म आणि आपल्याला ना आश्चर्य वाटत काय रे एवढे छान एवढे लहान मुले
खूप छान हा म्हणजे त्यांना ड्रेसिंग सेन्स पण इतका सुंदर असतो ना कधी एखाद्या आपण म्हणतो जाऊ द्या खूप कं टाळा आला ड्रेस घालायचा आपण असाच ड्रेस घालून जातो हो. ते सांगतात मिस तुम्ही ना आज छान नाही दिसत आहे हो हो तुम्हा ना का लचा जो तुम्ही ड्रेस घातलेला ना त्याच्यात तुम्ही खूप छान वाटत होत्या तुम्ही असा कलर घाला. म्हणजे असं वाटत की हो आता हे हॉरेबल आहे. हो एकदम हो म्हणजे भीती हा प्रकार नाही त्यांना. हो.
पण ना तुम्ही लहान मुलांबरोबर शिक हो, त्यांना तुमचं कधीच वय वाढणार नाही, तुम्ही पण छ तिथेच राहणार ह.
नाही, अक्चुली कधी कधी इतकं स्ट्रेसफुल होता, ना हो नाही पण मग स्ट्रेसफुल इतकं होत, की म्हणजे सुरुवातीला त्यांना आई वडिलांन पासून दूर करणं. आणि ते जेव्हा रडतात, ना मुली इतकं फील होतं की काय करण अक्षरशः तुम्ही कडेवर ह त्या जवळ घ्या ते मम्मा. हो, मम्मा मम्मा मम्मा करून इतके र नॉनस्टॉप रडतात. त्याकडे तर रेकॉर्ड ब्रेक आहे. क चार, चार पाच, पाच तास रडलेली बिना पाहण्याची आणि एक दोन असे आहेत, की नको तू माझ्या जवळच नको येऊ.
आणि त्यांना सवयच नसते, ना कधी एवढं असं एवढ्या वेळ आईवडिलांशिवाय वेळ बाहेर. राहिले ती.
ते म्हणजे, आई वडील असे दोन अडीच वर्षाच्या मुलांना का टाकतात. म्ह मग त्यांचे पण प्रश्न असतात. ते पण जॉब करणार. किंवा काही करतात. पण खरां म्हणजे, खूप वाईट वाटतं कि दोन, दोन अडिच अडीच वर्षाच्या मुलांना ना हो हो. म्हणजे तीन साडेतीन वर्ष हे खेळण्या बागडण्याचं वय आहे ना.
हो ना. पूर्वीं अ झाल्यावर. तेच बरं होतं मुलं लाईफ व खूप एन्जॉय करायची. हा पण आता काळाप्रमाणे बदलायला तर जरुरीच आहे, ना.
आपण त्या मुलांचं वय नसतं, ना ताई एवढं की आपण म्हणजे दोन आर्धा तास सुद्धा ते कॅपेबल नसतात, की एका जागी
मग आणि त्याना बसवलं तरी ते झोपून जाणार. माझं तर अजिबातच पण मग.
करावं लागतं ऍक्च्युली आमच्याकडे असं आहे की, आमचा टिफिन टाइम झाला, की झोप आला की झोपून घेतात. मिस आम्हाला झोप आलेली आहे, मग एखाद्या मांडीवर झोपणार एखाद्या ह्या साईडने झोपणार. काय म्हणणार आहे? मग आपण त्यांना काहीच म्हणता येत नाही ना असं. की. आमचे प्रिन्सिपल टीचर पण म्हणतात. इट्स ओके! झोपलाय ना झोपू द्या डिस्टर्ब करू नका, म आम्ही हालवून हालून उठवतो. बाळ तुझी मम्मा आली जायचंय, का? नाही मला झोपू दे. नाही मला नाही जायचं, मला झोपू दे इतके छान! असतात.
तर त्यांना काय फरक पडतोय कुठे आहे? आणि काय आहे. ह ह.
आणि मग ते घरी आल्या वर कधी कधी वाईट वाटतं कधी कधी आम्ही ओरडताना टिफिन खात नाही जास्त रडले का, आम्ही ओरडतो काय रडतात. ते तुम्ही सारखे सारखे आम्ही पण थकलो ना.? मग घरी येऊन वाईट वाटतं. म ते म्हणत शॉली मी शमी तुम्हाला तास द्यायला नको. हो घरी येऊन, ते फार वाईट वाटतं की अरे! उगाचचं आपण रागवतो. पण एकच
पण शेवटे तेव्हा, रागवते मुलांना नंतर वाट उगीच रागवले, आपण मग काय टीचरची काय शाळे मध्ये? टीचरचं आई असतं, ना. हॅलो!
हो. हो बाकी, आत्ताच स्वयंपाकाचा टाइम वगैरे झाला.
हो, झाले आज.
टाईम ना माझा नेटवर्कला इश्यू आहे थोडंसं.
अच्छा! हा म्हणून्, ते ना आवाज पटकन आपण जसं बोल बोलतो, ना तसं थांबून थांबून हॅलो! हॅलो!
हो.
हा.
स्वयंपाक काय स्पेशल म्हटला तुमच्याकडे? हो हो येतोय येतोय तो थोडासा थांबून येईल अजून थोडास नाही नाही नाही मला ऍक्च्युली आहे थोडा बीएसएल ला आहे ना आमच्या इकडे ना टॉवरचा थोस इश्यू आहे दोन्हीना नाही बीएसएनल जिओ दोघांनाही
नाही पण ना बीएसएनएल ला तर
थोडसा हम्म. आजकाल काय टॉवर जंनसख्या जास्त होते जसे आपल्याला टॉवर संख्या पण वाढावी लागेल
हो पण मग आता ते टॉवर चे पण साईड इफेक्ट असे किती लोक आपण विरोध करतात ना
म्हणजे फ्रिक्वेन्सी हाय असते ना
हा त त्याच्याने पण
आजकालचं म्हणजे तुम्ही म्हणता आपण म्हणतो ना लोक त्यांच्या आरोग्याबाबत खूप म्हणजे हे जा हो तर तुम्ही घेऊन पुढ म्हणजे हो हो तेव्हा तेव्हा पैशांचा विचार पुढे गेलेले आहेत ना ते म्हणजे म्हणतात नाही आम्हाला पैसा नको आम्हाला आमची हेल्थ हवी अशी आहे
एका आयुष्याचे जरा आरामशीर जाऊ दे बाबा
हो मग ते काय जाईल ते पण आणि आपलं म्हणजे याच्यात आपण आपली लाईफ स्टाईल पण हे जस जस आपल्याला सोई सुविधा भेटतात आपण थोड आळशीपणा करत एवढ एवढ चाारयला जाईल आपण गाडी वापरणार हे वापरणार पहिलेचे लोक
पहिले तर किती दूर दूर पर्यंत शाळेत जायचे बापरे आम्हालाच आठवते आम्ही एवढ्या पावसा चिखलातून एक एक तास चालत जायची यायला एक एक तास चालत घरी या
पण इथून जायचं म्हटलं ह
आता तर नऊ नऊ वाजेपर्यंत घरी नाही हाय तर नऊ वाजता झोपून जायचे
हो.
तु पण स्वयंपाकाची तयारी चालू असेल आता घरी आले तर
नाही मी जस्ट आात चहाची आता काय म्हणतात चहा एकदम अर्जंट लागतोय चहा ठेवते चहा ठेवते
अच्छा!
सगळे माझ्याकडशी बघताय की काय करते
हा चल चल आता झाला आपला टाइम पण तू आता चहा कडक चहा पिणे एन्जॉय कर हा कर उद्याला कॉल कर मग तू मला तुझ राहिलाय ना हा.
ओके चालेल करेल मी नाही आजच कराव लागेल तरे मी आधा एक तासात कॉल करते तुम्हाला ठीक आहे हो हो चालेल हो हो चालेल चालेल बाय हो दसणे दुकान